हॅलो, येतोय का, हा.. आ.. काय म्हणता. काय नाही बाई, काम चालू ये.
हा, का.
हम्म. कसले कामं केले, आ हो ते शेतीचे काम आहे पाणी कोसून गेलं बाई शेतीत. खूप एक एक एक एक कामं चालू ये. ते
हॅलो हा बोला ना, काय नाही असलं ते ए काम होत जरा थोडं, थोडं
ते फॉरमाचं काम होतं, तेवढं करून द्यायला लावते ताईला.
बरं सांगते, सांगते मी त्यांना.
तुमची जाऊ काय गावाला गेलीय काय
हा नाही इथं नाही ती इकड गेली गुजरातला गेला चलाव फिरायला फिरायला अ.. अ- गुजरात अं.. हा, फिरायला गेलेले. हा बाई कितीतरी पैसे लागत आहेत, तिथे पंधरा सोळा हजार रुपये. फिरायला हा का, हा मग. हा ना हो त्यांना जायचं होत गेले ते
हा का हा मग तुम्हाला नाही नेल का त्यांनी
नाही बाई आम्ही नाही गेलो
का बरं असशी कशीच हवं तुमची तुम्हाला घेऊन जायला पाहिल ना बाई फिरायला
नाही बाई मला नव्हतं जायचं ती बोलली होती चल म्हणे तुला चलायचं तर म्हटलं नको बाई मला नाही यायचं जात
हम्म काय सादर काय
काय लावलंय म्हणे हे म्हटलं चादरी लावलेली आहे का बर गं टाकून द्या ना मग हं काय म्हणत अजून
काय दे बाई तुम्ही सांगा काय म्हणता कसं चालू तुमचं पाणी पाऊस कसा आहे तिकड हो आता कपडे लावले ती पुरीने मग
तर मग तिचं चाललं म्हण का काय लावलंय मशीनला म्हणे म्हटलं बाई कपडे लावले नाही का
हा का हम् काय ख वाळत नाही ना लवकर हो ना हो तेच ना आमच्या येथे पण कपडे वाळ कालचे कपडे अजून वाळलेले नाहीे नाही का हा, हा, हा ह ना बाई मग आम्ही ना मशीनच घेऊन टाकली बाई कपडे हा त्याला मशीनच घेऊन टाकली मग काय करावं बाई कपडे वाळत नाही काही नाही पाणी पावसाचे दिवस मंगना इन्फेक्शन ह हो ना ओ त्या बाईला नाही का कपडे निवाळत असत मोठ इन्फेक्शन झाल्याशी चट झाली बा म्हणे हो का आात पायाला ह मग आता दवाखान्यात गेली की येवल्या जवळ कोणता गावी तिकडं गेली तिकडून ती बघते आता इलाज करून राहिली ती बाई ते नीट नाही होत हो ते
हम्म मग काय चाल अजून
ह
काय हा का ते झेरॉक्स चे पण काम करायचे हे ते अंगणवाडी ताईला बोलवलेले हा त्यांना ते लोन काढायचं होतं ना मग त्यांना बोलवलेलं आहे त्या ते आपण येऊ राहिल आहे काही दहा, बारा, पंधरा, वीस बायका जमा केलेल्या आहे मी त्यांची मीटिंग आहे आज हा मग मीच ठेवली बाई मग काय करावं तरी
चांगला आहे ना मग तुम्हाला त्याच्यात काय फायदा भी नाही, नाही फायदा भिना नाही आता शिक बायका गोळ्या केल्या त्यामध्ये दहा बायका गोळा करा मग तुम्हाला कमिशन राहत म्हणे त्याच्यावर किती केलं तुम्ही मी दहा केला आज समोरच्या बाईनी राहा केला अशी वीस बायका झाल्या आम्ही गोळा त्यांचे काय कागदपत्र जमा करायचे आणि ते द्यायचे वाटत हो का हा मग आती बा येल आणि म कागद बिद काय असलं ते समजून सांगल कागद काय काय लागत हो माझं पण करून द्याना होत असल. तर ते त्या बाईला विचारावं लागल बाई ते आता येतील ना तुम्ही तिथं हजार राहा. म तिथं ते करतील काय सांगतील ते कागद देऊन द्या फोटो बिटो लागतो म्हणे ना. माझे आधार कार्ड हरवेले पण काय, काय आधार कार्ड हरवेले आधार कार्ड हरवेले तर मग करून आण ना बाई पहिले झालं ते पहिले करून आणावं लागन आणि मग तुम्हाला ते देतील. नाही तर मग तस नाही देणार आधार कार्ड नाहीत म मग काहीच काम नाही होणार तुमच बाई हो बघते ना आता ते. हा तेवढं बघून घ्या आणि तर मग काढून घ्या नवीन पैसे देऊन. काय पाच पन्नास रुपये जातील तेवढंच काढून घ्या. बरं चालेल बघ ते मी झालं तर तस काढून घेते हा मग तुम्ही येताय का मीटिंगला? माझा आधार कार्ड नाही ना हो मी येते फक्त बसून बघती काय काय म्हणतात. ती मॅडम जर म्हणली हे चालल ते चालल तर मंग. ठीक आहे तर ती म्हणली. ला ती मॅडम काय सांगती ते बघा हा बरं हो
आणि ते काय असेल ना तेवढं करून घ्या. आणि आणून द्या मंग माझ्याकडे ना कागदपत्र देऊन द्या. आणि मग मी त्या बाबाला सांगल हम्म
हो हो चालेल.
काय म्हणता आजून काय तुम्हाला लाडकीे बहीणचे आले का? पैसे एकवीसशे रुपये देणार होते. नाय का? हा चाले आहे येतेयं बे बायकांना काय काय काय काय?
हा फॉम भरायचं आहे
हा त्याच्यासाठी चाललंय त्याला फॉर्म भरायचंय त्याच्यासाठी आवाज दिलाय. हा.. हा काय म्हणताय धुवायला टाकला. हा..
टाइम-टाईमिंग तुमच्याकडे धुवायला टाकला आहे काय??
ह्म्म ती म्हणे पोरगी टावेल दे म्हणे म्हटलं बाई धुवायला टाकलंय. कपडे नाय का मशीनला हा मग अप्पांचा देऊन देईल हा तर तिला म्हटलं. तुझ्या वडलांचा घे बाई हा मग वडलांचा देऊ का तुझ्या? बरं तुझ्या वडिलांचा देते मंग तू ते वापर तुझ्या वडिलांचा. ते पोरीचा नको घेऊ बाई. हा बोला काय म्हणता?
हॅलो काही नाही तुम्ही सांगा काय म्हणता अजून माझ्याकडे काही नाही बाबा तुम्ही फोन केला.
हा काही नाही बाई कामं चालू आहे एक एक एक एक एक एक इतक्या हातपाय दुखत आहे ह्या थंडीगार ठेणी काय विचारायला नको लय पाय दुःख
पाय दुःखू राहिले गुडघे बिडगे हि जाम म्हणळे गेले चालून चालून आता ती बाई हम्म्
तिथं दो दोन तीन घंटे इकडे तिकडे जावं लागल. त्यांना काही नाश्ता पाणी करावं लागल त्या बायांना. मग कामच काम राहाता हो चहा पाणी करावं लागत
करावा लागल ना त्यांना हो हा त्या वीस बायकांना चहा पाणी देऊन देते तुम्हीच करायचं का? ते पण हा हो सवाष्णी आहे हळदी कुंकू लावून देऊन चहा पाणी देऊन टाकू म्हणलं त्या बाया नां हा हा इतक्या बायका आपल्या घरी कधी नव्हत पहिल्या जमलं हो ना ह्म्म मग त्यांना ते देऊन टाकू म्हटलं नाही का आज मनी इच्छा करून टाकू म्हटलं
हा साखर आणायला जायचंय हो. साखर आणून ठेवते आणि थोड्या वेळानी मंग चहा ठेव बारा वाजता येणार आहे ते.
हो ऐकतीये ना हो बावशी बोला ना. . बोला ना तुम्ही या ना लवकर मग कधी येता तुम्ही? मी का येेते ना किती वाजता येऊ किती वाजता येणार ते बाई ज्या बाळा वासे आता येऊ राहिलाय आता किती वाजले आता सा साडे अकरा वाजले तर या ना मग लवकर अर्ध्यात .
लवकर आवरा ना मंग.
हा हा त्याला लवकर आवरत थोडसा चहा पाणी ग करू लागत आहे बायकांना थोडसा चहा पाणी वाटाव. बरं चालेल चालेल आणि काय सांगतात ते बघून घ्या मग तुम्हाला काय कागद बिगद लागल तिथून द्या मग त्यांना असं हा काय चाललं काही नाही बाई बसलो हम्म. तावरू थोडंफार थंडी खूप वास्ती हो आमचे इथं पाऊस चालू आहे ना थोडी थंडी पडली. दिंडीला पण चालले ते लोकं. ते आमच्याकडचे लोकं आहे ना दिंडीला चालले हा. ते म्हणता तुमचं नाव द्यायचे की ते देऊन टाका म्हणे आता एखकादशी आली ना. पंच्या तारखेला ती म्हणता नाव द्या आणि पाय पाय येत का म्हणे. म चालले का?
राहलेला आहे म्हणे.
फोना ओ म तुम्ही जाणार आहे का?
हा चालय या बायका गल्लीतला चाललेयेत आहे म्हणताय चला म्हणे ताई म्हणे.
पावसाचं पाण्याचा नका जावं मावशी.
नाही आव ते ति तिकडं तर चार ही रस्ते बंद आहे म्हणे आता कसं काय व उद्याची ती एक
ती एकादशी बाई उद्याची आहे उद्याची आहे परवाची दोन दिवसाची एखादशी बाई गं.
हा आणि आषाढी एकादशीला चालले पालख्या दिंड्या निघू राहिलय आमच्या गावातून हा. काही एक ल गावातल्या लोकांनाही जेवणं विवनं ठेवलेया त्या लोकांना. कोणत्या गावचे लोकं येणार आहे ना तर त्यांच्यासाठी जेवणं ठेवलेले. काय मसाले भात, उसळ काही बुंदी, काही पुरी असंच काही काही ठेवलेलं आहे.
हां. हा. काय ठेवलंय?
काहीतरी म्हणताय बाई पोवे बीवे
हा का? चांगलं आहे हो ना मग थोडसं पुण्यभेद दान
हा ना चांगलं राहतं म्हणे लई लोकं दान धर्म करतात हो ह्या दिवसात.
हा ना.
हहां श्रावण महिन्यात याच्यात असं लईसर हे करता. पुण्य कमवता लोकं.
हो बाई आपल्या इकडनं
हा. नागपंचमी झाल्यावर लोकं जाता बाई मग ते कुठं उज्जैन कुठं कुठे कुठे लांब लांब लांब लांब जात होत्या.
हम्म तुम्ही पण जाणार आहे का उजैनला?
हा बघू चाललय आमचं जायचं.
हा पण तिथ लय गर्दीे राहते ना. हो तिथे खूप गर्दी असते बाबा तिथे दर्शन पण करू देत नाही लगेच हा कॉल करणे वि आई पी पास असत मले हो ना. पैसे देऊन पास का काढायचा मग ते हे होतं.
हां का हम्म. बघू चालले तर आहे ट्रिप जाईल तर जाऊ मग आता काय.
हम्म बघवा हा. त्या ते ट्रिप काढता हा. आणि मोठी गाडी करतो आम्ही हो का.?
हा ती बाई मुख्य आहे ना ती बाई ब सगळ्यांचे पैसे जमा करते मग ती ट्रीप. काढती तिच्या भावाची जात ती वाटत ट्रिप तर मग तिथ पैसे बिसे देऊन द्यायचं मग ते खाण्याची सोय राहणे. त्याची सोय सगळं तो बाबाच करतो.
हो का चांगलं आहे ना. ते हा. हा हा हा आमोवस्या
त्या आमोशाच्या दिवशीने जात का ते कुबेर कुबेर कुबेर.
हां हां.
हा हा तिथं पण जाता म्हणे आणि मग तिथे रात्रीच्या वेळेस निघ ता इथून मणे आणि मग ते पार्ट आहे तिथ पोचत म्हणे कुबेरला.
हो का चालेल चला मावशी ठेव का हो हो.
चालू.